हा बोला.
आणि जास्त म्हणजे आमच कसं दहावालाच जातोय कप
मग त्याच्यासोबत तुम्ही म्हणजे फक्त चहाच ठेवताय का म्हणजे बिस्किट्स वगैरे. प ठेवतात ना बरेच लोक. नानकटाई क्रीम रोल किंवा ते उभे बिस्किट असतात तसे.
हा तसे आहे परत ना ते फ्रीजमधलं ख कोल्ड्रिंक.
अ अमूलचं ते दूध कोल्ड्रिंक असतं ते का.
अमोलचं नाही आमच्याकडे स्वाभिमानीचे भेटते.
हा हा हा हा मग ते किती रुपयला वीस रुपययाेला.
होा वीस रुपये तीसच आहे.
तेीच आहे का म हायवे ला असल्यामुळे भरपूर लोक येत असतील.
क ह हायवे ला परत गावात
गावात पण आहे का.
हो मेन चौकातच आहे.
हा हा हां मग चहाच किती म्हणजे लोकांचं टायमिंग कसं आहे चहा पिण्याचं सकाळी आणि संध्याकाळी. दिवसभर चालूच असत.
दिवसभर ज आता कस पाऊस लागलाय त्यामुळ जरा दुपारच होत गेलाय.
हां.
नाहीतर मूनचच.
मग चांगलं चांगलं चालतं का कसं रिस्पॉन्स कसं आहे.
अ चांगल्या प्रकारच आहेे.
आणि चायनीज मध्ये काय काय मग.
चायनीज म राईस नूडल्स. परत गबी मंचुरियन.
हम् मग ते सगळं कोण बनवतं.
हे आचारक.
अच्छा ते वेगळे म्हणजे ते ठेवलेत का सर्व्हंट
हा ते नेपाळ आहेत.
हा त्यांनाच उलट छान बनवत येत म्हणजे आपल्यापेक्षा ते छान बनवतात ते काय वैशिष्ट काय माहिती आपल्यापेक्षा त्यांना छान टेस्ट छान असते त्यांची मग यनी चालतं का.
हा चालत घी परत ना उन्हाळत आमच्या तकड मँगो युज पण असतो.
हा मॅगो ज्यूस आणि उसाचा रस्च पण मी ऐकलं होतं का ते बंद केलं.
ते बंद केलं त्याच स ते आमच्या इकडं दुकानची तथ घुशी आणि उंदीर जास्त आहेत.
बरोबर.
मग ते उंदीर आणि गुशी सगळं ऊस खातात.
बरोबर बरोबर. मग मॅगो ज्यूस तर म्हणजे कसं पल्पच का तुम्हाला आंबे म्हणजे देतात कोण.
पल्पचं.
पल्पचं बनवत का मला वाटलं की नाही कांबे पण आपण घेतो बघा कमी ह्याच्यामध्ये.
नाही नाही पल्पच आंबे पण जर स्वस्त झाले ना आंबं तर आंब्या वापरतो नाहीतर मग पलप.
तचं कसं बनवायचं असतं.
अ पल्प भेटतो ना तो आणायचा आणि. आमच्याकडे अडीच तीन लिटरचं भांडं आहे.
बरं.
आणि तीन लिटरच्या भांड्याला. अ एकशे एक अर्धा किलो साखर.
हम्म.
परत ना एक ढब्बू.
हम.
आमच्याकडे ते माप आहे.
हां.
एक ढबू वापरायचं. आणि ते वापरलं की राहिलेला सगळा बर्फ साखर पल फ बर्फ एवढं वापरायचं आणि जर दूध हवं. असलं तर दूध घालायचं.
पाणी ऍड करायचं नाही का.
नाही नाही पाणी तस जर गरज लागली तर.
हां.
नाहीतर म्हणून ये आम्ही कस जास्त. तो दूध घालतोय त्यामुळे पाण्याची गरज नाही लागत.
हा दूध घातल्यानंतर थोडं जाडसर पण होत असेल ना ते.
हो गट्ट येते.
आणि त्याच्यामध्ये ते कसली पावडर असते ते घालताात का कस्टर्ड पावडर वगैरे.
अनेक पाणी. अ इसेनस भेटतोय की इके इसेनस टाक टायच जरा.
इसेन्स आणि कसली पावडर पण ऍड करतात ना आता नॉर्मली आपण जे ज्यूस घेतो त्याच्यामध्ये ते. पावडर ऍड केलेली असते.
ते रंग घालत असतला ते रंग घालत्या एकेक जण.
कलर कलर पण घालतात ना बरेच जण.
ते खायचं खुलंक असतोय की.
फूड कलर घालतात हम्म हम हम.
आम्ही वापरत नाही पण ते.
हो हो मग ज्यूसचे रेट कसे ठेवलेत.
दहा रुपये ग्लास.
दहा रुपयेला ग्लास म्हणजे फक्त मँगोचच का वेगळे अजून कुठले.
अ नाही मँगो पायनॅप्पल. चिक्कू.
पायनॅपलचा पण पल्पच आणायचं का मग.
ह पल्प च आणायचा.
हम हम हम हम पण ते उन्हाळ्यात जास्त खपत असेल.
हप्ते ह आम्ही जास्त वापरले तर पल्पच.
पलपच.
ह आंबे कमीच वापरतो.
तेच ना फळांच्या पेक्षा पल्प स्वस्त बसत असेल ना.
ह रनिंगला म्हणल तर मँगो ज्यूसच जास्त जातो.
हा मँगो ज्यूसच बऱच जणांना आवडत असतं लहान मुलांना वगैर पण मँगो. ज्यूसच आवडतो हा फ्रुटी. पेक्षा हे बरं पडत अस.
हा ते फ्रेश केलेले असते ना परतना ईदच्या महिन्यात ते रोज सोडायला
हां रोजे सोडायला
ह ते पण तीन तीन लिटर चार चार लिटर नेतात
म्हणजे ते कस्टमर मागतात का तसे
हो ते प्रतीप घालून ठेवलेलं असते त्यांचं
हा हा हा हा
ते अ अ दररोज संध्याकाळी सातच्या दरम्यान कायतरी सोडत्यात वाटत ते
हा ते संध्याकाळी सात ला सोडतात त्यांचा उपवास असतो दिवसभर
पण असते मग दिवसभर तोपर्यंत आमचं बंद झालेलं असते
हा
काला बनकुर ते म त्यांज
किती वाजता बंद करता किती वाजता चालू करत.
आमचं नऊ वाजल्यापासून चालू होतय सकाळी.
सकाळी नऊ ते
अ रात्री सहापर्यंत
मग चायनीज वगैरे तर संध्याकाळी सहा नंतर खायला येतात ना सगळेजण
नाही आम्ही कसं करतोय सिजनेबल कुरतोय आ पावसाळा चालू झाला ना ह च्यायनिज करायचं आणि न उन्हाळा चालू झालं की ज्यूस चालू करायच
अच्छा
अस असं खुपतयऽ
आणि चहा काय मग, कुठल्याही सीझनला चालूच ठेवत असाल.
हा,, कंटिन्यूली चालुच असतेय चहा.
आं, ते स्वीटकॉर्न्स वगैरे पण बरेच आता, इथं कवटेऐकंद चार म्हणजे आम्ही जोऽ कॉलेज ला जातो ना, त्या रोडला स्विटकॉरनऽ कॉनचे ते पण खूप,, चाळीस, चाळीस रुपयेला विकताएत,, मक्का भाजून किंवाऽ
ते पण चालू कीऽ ते कसं,, सहा रुपयाला एक भेटऽ तय,, सात इ तर सात रुपये लेय ते लयआठ रुपये आणि नाही तर नऊ रुपये. मग ते आणायचं,, आणलं की त्याला,, पाला काढून शिजवायचं,, हळद, मिंठऽ टाकून.
हम्म,
आणि,, परत नं आपलं,, घरातली लाल चटणी असत्या ऽ हे बरणीतली, हा, मीठ, धने पावडर, परत नऽ चाट मसाला.
हां,
आणिऽ चाट मसाला आणि,,, हळद जरा घा लायची त्यात.
हम्म,
आणि ते सगळं घाटलं की,, अ,, लिंबू असतोय की आपला.
लिंबुून हां,,
पंचवीस टक्केच कापायचा,, लय पण नाही,, पंचवीस ते तीस टक्के चं कापायचा. आणि ती त्या मसाल्याला लावून,, कणसाला घासायचा.
हां,
मग मसरं, कनीस आम्ही चालू केल त परवाऽ
हम्म,
कच्च दहा रु पंधरा रुपयेला,, आणि शिजवलेले वीस रुपयेला.
हो, पण त्याचे खूप रेट आहेत. सहा रुपयेला घेतात आणि तीस-तीस रुपयेला विकतात.
आमच्या इकडे कसं लोकल भाग आहे ना, त्यात एवढं जास्त जात नाहीत.
पण तेवढ्या किमतीने घ्यायला पाहिजे ना, गावाकडं.
हा गावाकडं, घ्यायला पायजेल.
हम्.. महाबळेश्वरला तर वगैरे साठ-साठ रुपयेला विकतात ते कनस.
हो,, म तिथं कस,, अ येणारऽ
ना त्याच्यामध्ये.
आणि,, अं,, ते, परतऽ आम्ही चालू केलत ना, त्यावेेळेला बघा, अ... आठ रुपयेला दर हुता त्येचा.
हम्म.
आठ रुपयाला तिने, आमची-
आमच्याकडन घेताना तर ते लोकं किलोवर घेतात.
नाही, नाही. किलोवर घेत नाहीत ते. हं, हं, अ.. तिने शंभर, दोनशे- आठ रुपयाला, सात रुपयाला, म्हणजे असं आपण, आपला दर काय ठरलेला आहे ना- त्यावर तेनी, टाकत्यात
हा, हा, हां, म्हणजे आमच्या काकानी स्वीटकॉर्नची शेती केली होती ना-
हा.
त्यावेळेला त्याला जास्त दर नव्हता तर, ते किलोवरती नेत होते. मग एका किलो मधे चार, पाच बसतात. हम्म.. मग ते किलोवर न्हेत हो- त्यामुळ नाही परवडत स्वीटकॉर्नची शेती करणं.
आमच्या इकडें तसं करत नाहीत, म नगावर नाही त्यात ते.
हा, नगावरती नेलं तर मग परवडते, असं किलोवरती वगैरे नेलं तर नाही परवडत मग.
च् हा
ड्रॅगन, ड्रॅगन ची पण त्याने शेती केली होती, मागच्या वेळेला-
हा.
तर ड्रॅगन पण ते, असं जर आपण घ्यायला गेल तर- शंभर रुपयेला, पंच्याहत्तर रुपयेला असं देतात- आणि शेतकऱ्यांच्याकडनं घेताना किलोवरती घेत्यात.
त ह
तेच की मग, ते परवडत नाही.
परवडत नाही आणि त्याला औषध पण भरपूर लागतय.
भरपूर लागत औषध पण त्याच, ड्रॅगनच कस अस- माहितय का, काहीतरी असं प्लेटलेटस कमी झाल्या किंवा- असं म्हणजे डॉक्टरांनी सल्ला दिलं तरच ते खातात असं- आवडीने कोण खायला बघत नाही ते. हा, त्यामुळे ते पण काही चाललं नाही त्याने दोन तीन प्रकारे करून बघितली होती- शेती त्याची- त्याची रोपं लावली होती, त्याची काटेरी असे झाड असतात. हम्म. मग ते वातावरण- पण, त्याला जर असं चुकीच पावसाळा वगैरे थंडी असं काही त्याला सूट होत नाही.
हो, हो.
त्येजी लय काळजी घ्यावी लागते, मग त्या मानान त्याचा दर नाही येत अजिबात. हं, हं, किलोवरती नेल्यामुळे त्यांना पण ते काही परवडलं नाही जास्त. आणि असं बाजारात शंभर शंभर रुपयेला एक नग, दीडशे रुपयेला एक नग, असाय.
हो, हो.
त्यामुळे त ते पण काही चाललं नाही, आता त्यानी ढबू मिरची लावली आहे.
हो चालू हा हा.
रंगीत लाल पिवळी असती बघा.
तीथ
ह मग तेी पण आपल्याकडे नाही चालत ते फॉरेन कंट्रीजला तसल्या मिरच्या वापर मि त. कोट करायला लागतात सगळ्या मिरच्या म्हणजे आपण कशी हिरवी आपल्याला फक्त हिरवीत मिरची माहितीय ना
ह.
त्या हिरव्यामध्ये पण वेगळेवेगळे कलर आहेत पिवळा कलर आहे लाल कलर आहे त्याच्यामध्ये